हॅलो
हा काय करतोय राहुल
हॅलो
हॅलो
अरे कुठ नाही का र त
ह वरी अतो
अ का काय करतोय
काही नाही वा अस ग्राउंड लागेल तो आता आत्ता चालू घरी हा आत्ता चालू घरी
किती किलोमीटर रन केला
आज काय पाच किलोमीटर लोक गेलतो
पाच किलोमीटर गेलं का
हा
बर बाई किराण केलं रण
हा तो तू आज का नव्हता आलता
अरे आज ना ते माझ अँकल आहे ना त्या अँकलला मुक्का मार ला गेला होता का पडल तुम्ही जरा का त्याच्यामु आणि काल प्रवास केला होता मी काल कन्नडला गेल तो विचारू नको प्रवासामध्येध काय आलं म्हणून
हा ती समजू ज का त म येस्व ला सुखव न तात रानंगला
अदी अँकरला मारला मिळतो त्याच्यामु आ मी एक किकडे गेलतो अ एक्ससाईज करायला य तो
हा
एक्सरसाइज केली आम्ही बऱ्यापैकी
कोण कोण घालत एक्सरसाईज ला
मी ललित मी मकरंद होता ती गज नत आम
हो का मी पण इकडे गेलतो माळावर एक्सरसाइज केलेमही प पळलो
ह ह
न एक्ससईज किल्लं थोडे आ ोडप
पोचणवता आलाग तिकडं
पाऊस नाही तिकडे नव्हता नॉर्मल पडेल होता पहिले आमच्या पहिले आम्ही जायचे पहिले
हम्म तिकड ल झाड आहे ना रे आपण जाऊ तिकड किती झाड आहे डेंजर आ हा म ते वनरक्षकवाल्यांचा एरिया आहे तो पण मग ते आपल्याकडे चालले ते आले नाही आता सध्या ते आर्मी आले ते त्याच्यामुळे
नाही आम्ही बाहेरून बाहेरून पळत ना आम्ही मधने जातो
मधन जाका
नाही नाही बाहेरूनच डायरेक्ट पाच दि चालेतात
मी आलोत बघ एक दिवस तिकडे होत मी त साईड साईडने नेलोतो मला
हा मगता आपू मधून गेल तो पलीकडून पलीकड साईडने गेल तो
अच्छा आपण पलीकडच्या साईडने गेलो होतो का
हा आता आम्ही फघत अलीकडून जाहतो बाहेरून
हा का
बरफली ना भ्यास घ ब्यास
हाभेच वरसभी बघ
ह स्टडी चालते हो मग काही निवा सारा हा लेक्चर केला आज
ह का केले क
हा दीड ते दोन वाज दीड वाज्यापासून तीन वाजे लोक केले लेक्चर
ह हा हा
तग नंतर आलो आम्ही घरी जस थोडा रश घ्याला आणि मग रनिंग ला गेलतो आम्ही पाच साडेपाच वाजेला
ह का थांबून गेला होता वाटत तू रनिंगला ना
हा
अच्छा
सकाळी मग ये मग रनिंगला सकाळी तू काही येत नाही दिसत नाही इड म
सकाळी येईलणार नाही